नाही आधी काय आलं माहिते का याच्यावर पूर्ण झाले आहे, टा- पूर्ण झाले आहे पुढे पुढील पूर्ण करा. असं असं आलं होतं, मग परत आणि ट्राय केला.
काय खोकला लागलाय?
आ
काय खोकला लागलाय?
नाहीय.
मग.
ते आमटी केलेलं त्याच ठसका यालाय.
हम्म! काय स्पेशल?
मटकी ची उसळ.
हम रेसिपी.
रेसिपी काय आपल् हाय ते सिम्पल मध्येच. एवढ भारीमधलं नाही आम्ही करत.
मटकी घरात तयार केलेली की बाजारात आणलेली.
घरी तयार केले बाजार
हम
तुम्ही काय बनवलंय.
आम्ही झुणका भाकर.
खरं काय.
हम्म तस काय म्हणा. कसं काय खाव जाते म्हणा की. आमचं फेवर्हेट आहे फेवरेट आहे माझं तर फेवर्हेट आहे.
होय.
हम्म.
तुम्ही कसं करताय?
काय ते?
झुनका कसा करताय म्हटलं?
म्हणजे त्यात अ अरे म्हणजे त्यात कसं लसणाची तीन फोडणी घालताय काय फक्त कांदा आणि च
कांदा टॅमॅटो.
टोमॅटो घालते त्या इस बाई.
हम् कायस भाई.
व्हय-य.
करून बघा एक वेळ मग इस बाय करताय.
नाही बाई आम्हाला आवडत तुम्ही मग निरच करताय व्हय. आम्ही फक्त जिरा कांदा चटणी.
नाही आम्ही फक्त.
हम्म
कांदा जिरा कांदा कढीपत्ता. चटणी एवढंच घालतोय त्यात.
हम्म आम्ही कडीपत्ता नाही घालत. कांदा टॅमॅटो ठेवायचं ते आणि, आ आदन द्यायचं उकळी यायला द्यायचं. त्याच्यात पीठ टाकायचं आणि वरून मग. कोथिंबीर.
तूमहीट नाही ऑप्शनल आहे आमी नाही ऑपर.
हम्म एकदा करून बघा.
आमच्या घरात आवडतच नाहीत ते.
का सांगायचं नाही ना टोमॅटो टाकले.
आमच्या मिस्रांना टोमॅटो आवडत आमच्या सासूबाईंना टोमॅटो आवडत नाही.
हा पहिल्यापासूनच प्रत्येक जेवणात.
प्रत्येक जेवणतच आवडत नाही टोमॅटो.
मग कसं काय बिना टोमॅटोच सगळं असतय.
होय ते मिस्टर असले की घा घालायला लागतय.
हम्म
मिस्टर असले की सगळं टोमॅटो घालतात टोमॅटो शिवाय एक. पण आमटीत चालत नाही होय. टोमॅटो लागतोय मिस्टर असले की.
बर!
मग
मग काय? आणकीन काय? शाळेचं काय नाय आज अ आज मस्त एन्जॉय केला गेल्या शनिवारी पण तस होतं.
म्हणजे कस झालंय माहिती हाय काय गेल्या शनिवारी जे आमच्या ती थ म्हणजे एस टी मध्ये जे घडलं होतं ना ते मी स्टेटस ठेवला होता ना परवा. काय तो परीठ मॅडमांनी बघितला होता. त्याच्यामुळे त्यानी हा म्हणजे मी ठेवाय लागलोय म्हणून केला असेल एखाद्या वेळेस.
गेल्या शनिवारपसून हाय.
दाखवायसाठी कि आम्ही पण इथं करतो आमच्या इथं पण असं चालू आहे.
हम् असा आहे काय विषय असु दे कि मग आमच्या इथ चालूच हाय की.
मग असुदे की सुधारा ओ.
हम्म एक दिवस एक दिवस पाहिजे कि मुलांना एन्जॉय.
हा सारखं किती ते अभ्यास अभ्यास अभ्यास!
हम्म ह्या वेळेला गॅदरिंग काय ते ट्रीप प मुलांची कॅन्सल करून
गॅदरिंग नशिब गेल्या टायमाला ट्रिप पण नाही व्यवस्थित आणि गॅदरिंग पण नाही व्यवस्थित.
हम्म ट्रिप छान झालती.
हम्म!
चालतंय आणि?
आणकीन काय नाय.
मला तुम्ही कोर्सच काही सांगितलंच नाही.
कोणत्या?
पूर्ण पैसे संपल्यावर मग तुम्हाला जाग येणार वाटतं माझ्याकडचं.
कोर्स कोणता? हा करूया की ब्युटी पार्लरचा करणार आहे की मी. करूया?
तुम्ही करा मला त्यात इंटरेस्ट नाही.
मला त्यात आहे ना पहिल्या
मला त्यात नाही ना मला दुस
हम्म!
दोघी पण मी जरा वेगळा घेतो तुमी कोणता तरी वेगळा घ्या.
हम्म चालतंय की. होय बारा ते तीनच की.
तर अकरा ते
हम्म सकाळचाच घेणाराय. कारण संध्याकाळी पाचला पाचला संध्याकाळी पाणी येतंय.
साडे दहा नाय तर अकरा ते दोन असं काय तरी घ्यायचं.
अकरा नंतरच अकरा नंतरच घेणार कारण सकाळी गडबड. हम्म आणि हम्म! चाल ते
मग?
हम्
म तर
हम्
कारय का आहे बणत म् ह्याला म्हंटलं आवाज करू नको
एस पी मध्ये काय गॅदरिंग वगैरे काय सांगित ना स्टार्टिंगला काय? कत्रीपसणार की काय?
तिथं तिथं अजून काय नाही सांगायला अजून आता परीक्षांच चालूयल.
ट्रीप पण असते आणि गॅदरिंग पण असते.
होय चांगलं असतय. प्रत्येक इव्हेंट क छान प करते तेनी, आयस पकड.
ण क्रेट म्हणजे जव आपण त्यावे हम
सगळीजण जमली होती तिथ मला बघित मॅडम त्या आणि गडबडी नाही आल्या.
हम्म
काय मुलगा हुशार व्हायला लागलाय नव? म्हणजे अस अभ्यास करायला लागलाय ना? त्याला कळतय ना मी शिकवल्यालं? असं विचार चौकशी करण्यासाठी सगळे सगळेजण यथे सगळेजण तिथे थांबवलात आणि येऊन विचारायला लागलं. थांबा म्हंडले जाऊन येतो मी पालक आल्यात मी इकडे यायला यायल तो मला गाडी थांबवून विचारायला लागलेलीत. चांगलाय म्हंटलं तथल्या कधी मॅडमनी चाल नाही म्हटलं.
हम हम, आणखी?
निदान ह्या तरी विचारल्यास चांगलं वाटलं. मला म्हटल्या म ऍक्टिव्हटी मी घेतय का नाही. या ऍक्टिव्हटी मुळ तर मला सांगलीमध्ये अवॉर्ड मिळालाय म्हणायला लागल्या.
हा
हम्म त्याच नाही ऍक्टिविटीमुळे
हम्म हम्म
मग?
काय नाही.
बाकी, ट्रिपला कुठे जाणार आहे काय?
कुठं मी क्लासलाच विचारायला लागलोय. ट्रीटस वगैरे काय नाही फकिस आता. टरिपच आत्ता काय नाही
हो
हम्म्म
रिप बया
चांदलीची ट्रीप छान झाली ना?
होय होय एक नंबर झाली.
त
हम् परत आपलं हे मी आज स्टेटस ठेवलेला बघितला काय?
कुणी?
मी स्टेटस ठेवलेलं मी मी ठेवला होता तो.
मी तेच की मी बघितला काय बघितलंत की बघितला. का हा तेच की हा बघितलं. मग हा व्हिडिओ बघितलं काय?
तरी आठवलं हा.
वगैरे
हा बघितलं की. ते बघित सगळेजण बघितल पनळकर पण.
तिचा कशाला हे केलं.
मला काय भीती ती बघून राहात
हां मग अरे यार. का असं असंत व्हय.
क
तिला हॅड कराय तिला हॅड करायचं ना.
कुठं लक्षात होतं.
हम्म वा वा वाट लावा.
अर तुम्ही एकट्याच आहेसा त्यात किती जण तर आहेत तुमच्यासारखे.
हम्म पण पुढं माझच आहे ना.
असलं म्हणून मी काय झाल.
अरे यार स्क्रीनशॉट वगैरे काय मारले नाही ना?
नाही नाही
हम् हम्
ह
काय यार.
हम्म हम्म बाकी
काय नाही निवांत.
बोलणे के अ वडगाव के तरफसे गये. ते
हा उनके मां बाप आये थे. भाई न नई शादी होई थी ना तरसक भाई और भी उनके साथ हम गये थे
हम्म
कुछ भी जुडा नि इसमे क्या है.